हा. हॅलो तुम्ही आवाज येतोय.
हो येतोय.
काय झालं का जेवण?
हो. झालं तुमच झाल जेवण?
हां हां. काय बनवावं रोज हा प्रश्न पडतो ना?
हा तेचना
हम्म हम्म हेल्दी पण पाहिजे. हा पोट पण भरलं पाहिजे. हा आणि टेस्टी पण हवं.
हा तेच ना,
रोज टिफिनला काय द्यायचं, डिनर लंच
हा ते पण सापडत नाही ना रोज सकाळी उठ
हा रिप्लॅन केलेलं असलं तर व्यवस्थित बनवू शकते समजा,
हा तेच,
प्लॅन करून ठेवलं दोन, तीन दिवसाचा तर दोन तीन दिवस शांतत ते जातात हं जस डिनर ला काय प्रे हे येते.
हा ते मग भाजी, पण भेटत नाही ना यात दिवसाची.
नाही, नाही. ह हो ऍक्च्युली आता म आपल्याकड म्हणजे असं हे मराठी आपण जसं महाराष्ट्रीयन झालं, आपण वडे आता ते मुंगाच्या दाळीचे वडे खूप हेल्दी असतात.
हा! पण ते पण आवडत नाही ना बाकी. चन्ना मुलांना हेल्दी खायला पाहिजे आत. ता!
हो, हो, बट असं आहे की ते किती. समजून सांगाव लागत त्यांना मुलांना, की आता हे हेल्थी नाहीय वेट वाढ किंवा हेल्दी नाही आज हूं. हो आणि त्यांना वाटत की, आणि ते काय होते अप ल्यासोबत जे फ्रेंड जी असतात ना त्यांच्या मम्मी पप्पा बघतात. ते की देतात त्यांना. ली एकदा म्हटल बरबर देऊन देतात. त्याच्यामुळे मग यांना असं वाट त की आपले मम्मी पप्पा च देत नाहीत. हूं!
तसंच वाटत ना त्यांना.
हा हा! डेली आइसक्रीम खा. इज नॉट गुड फॉर हेल्थ, समजा वीक मधून एखाद्या वेळेस जंक फूड खाल्लं तर चलो ठीक ये, बट इनको हर म्हणलं यांना मा मुलांना. हर दुसऱ्या दिवशी, हर दुसऱ्या दिवशी त्यांना जंक फूड लागत.
ते पण काही असं दुधाचं बनवत तसं नाही ना, म्हणून देत नाही मुलांना.
हूं आणि आता म्हणजे असं विश्वास कसा ठेवायचा कोणावर, कि हे प्युअर आहे जसं पनीर आपण आणतो ह!
कस काय देणार मुलांना सगळं केमिकलचं बनतं ते.
हा याक्चुली हा! सगळं केमिकल असतं त्याच्यामध्ये, खरोखर खरी गोष्ट आहे. हा नाही. त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये जाऊन खूप वाईट परिणाम होतो आता, खूप कमी वयामध्ये मुलांना खूप काही डिसिजेस होऊ लागतात स्किन रिएक्शन येऊ लागतात. हेल्थ वजन पण कमी वयात खूप जास्त
हो जास्त वाटतं मुलींमध्ये जास्त दिसत नाही येत?
फुडमुळे
हम्म थांबवणार आपण,
हा हा बरोबर ते जंक फूड म्हणजे त्यांनाच आपण घरी जरी बनवतो म्हटलं जंक फूड त्या म्हणतात मम्मी मम्मी तू घरी बनवून दे मगं मला जंक फूड पण ते घरी पण बनवायसाठी आपल्याला वस्तू बाहेरूनच
बाहेरूनच आनावं लागत ना तेच फक्त आपण बनवतो एवढं
एवढंच आहे ते आणि उलट घरी बनवलेलं तर मगं ते आणखीन खातात जास्त हम्म.
मी अजून आवडत नाही त्यांना तशी टेस्ट नाहीये
हा.
हम्म आणि टिफिन मध्ये पण विचारलं काय द्यायचं जना? तर भाजीपोळी नको असतयं, आणि आजकाल तर असा हे ग्लुटेन फ्री जेवणाचं खूप चालू आहे आता आपण लहानपणापासून बघत आलोय की सगळेजण भाजीपोळी वरण भात असं जेवतात? आता ते सगळे म्हणतात की ग्लुटन फ्री पोळी नका नुसतं. ज्वारीची पोळी खा बाजरीची पोळी खा, मकाईची पण चालते बेसनाचे चिल्ला चालते, पण पोळी नका खाऊ म्हणते पोळी पोळी, मैद दा सारखीच असते म्हणतात.
हा मगे स कच आहे भाकरी वगैरे असं म्हणतात, पण ते नाही आवडत ना खायला
हम्म
पोळीची सवय लागेल का ती बंद थोडी होणारे
ह ती नाही बंद होणार म मला पण तोच प्रश्न पडतो की असं कसं आपण तर त्याला आता आतापर्यंत खूप हेल्दी समजत आलो पोळी म्हणजे
हा पण ते आता नाहीये ना, ‌तेच मग आपण एवढंच कमी जेव तो पण वेट वाढत ते त्याच्यामुळेच
हा म
तरी वजन वाढत आता आपण पोळी खातो
मध्ये मी एकदा केलं होत असं दीड दोन महिना कंटिन्यूअस भाकरच खाल्ले होते. एकच खायची तर झालं होत माझं वजन मी खूप रोड झाली होती मी आणि मग नंतर परत चालू केलं ते काय भाकर गरम गरमच चांगली लागते ना
हा तेच ना मी सुद्धा केलं होत मदे फक्त मुगाची डाळ खायची एकच वेळे जेवण करायचं ते बंद केलं कमी झालं पण असं आपलं रोजच कंटिन्यू केलं परत वाढलं वजन ते किती दिवस फक्त एक कसं भाजी खायची भाखर खायची
ह आपण भाजी तर व्हरायटी करू शकतो समजा, पण समजा भाक कर पण करायला पण वेळ लागतो पोळीपेक्षा आणि आपल्यासाठी भाकर टाकायची आणि बाकीच्यासाठी, मग परत पोळ्या करणं आलंच.
हा
उ कामात आपलं काम वाढवूनच जातं ना?
हो तेच ना तीन तेच तीन तेच सगळ्यांसाठी वेगळं मुलाचं वेगळं ह घरच्यांचं वेगळं, आपलं वेगळं
बरोबर परी तरी त्यातल्या त्यात आपण खरंच हेल्दी खातो आधीपासून आपल्याला सवय आहे समजा मटकी खातो, मूंग खातो, चने खातो काकडी टमाटर गुप्पन असं गोड शुग गोड मतलब साखर आणि आपलं गूळ ते पण बंद केलं तर पण फरक पडू शकतो
हा ते पण फरक करू शकतो. पण काही नाही तेवढं असच केलं तर बंद घेऊन बंद केलं का तसच व्हायला लागत ते
हां हम्म बरोबर. शुगरनी खूप फरक पडतंय शुगर पण शुगर कमी केली ना शुगर आणि अस मतलब साखर खाणं आणि ते खाणं कमी केलं ना तर आपलं अ एजिंग पण कमी होते व वजन पट पट कमी होतय असं. मेटाबॉलिझम वाढवावं लागतं.
तसच होतं ते डॉक्टर तर तसच म्हणतात वेटलॉसच्या डॉक्टरांजवळ गेली होती. त्यानी पण तसंच सांगितलं होतं.
हां हां
करा सगड बंद फास्ट फूड, शुगर गप्प फक्त सायलेंट. खायचं एवढं पण या दिवसाच ते बी भेटत नाही ग्रीन सलाड मधे, कुठून खाणार एवढं, मग आणि काम करूनच एवढ थकून जातो कीती आ आपल्याला भेटायला पण टाईम राहत नई.
ऍक्च्युली ती खरी गोष्ट आहे. कि बाकीच्यांच करण्यात आप पण मग ते केलेलं असत आणि आपल्याला आधीपासून सवय आहे की चल बा जे आहे त्याच्यात पटकन खाऊन घेते आणि तेवढ्यातच आपलं पोट भरते अ स्वतःला
कराव मग भांडे निघतात सगळं आपल्यालाच काम पुरतात अ आपण स्वतःला देत नाही, म्हणूनली फिगर वाढते. कि बाकी कस आहे स्व तःला टाइम देतात.
आणि मग म्हणजे मग ते म्हणजे इन्फ्लुअन्सर वगैरे ते सगळे जे असतात त्यांची लाईफ फस्ती असते हम्म. त्याच्यामुळे ते करतात, आणि ते व्हिडिओ टाकतात आणि ते पाहून आपण इन्स्पायर फील करतो असं एक, दोन दिवस होतं करायला मन खूप पक्क करतो जसं मी आज सकाळीच ठरवलं होत की मी काल रात्री ठरवलं होत मी आज सकाळी फिरायला जाईल, आजपासून शुगर बंद करेल सगळं करेल सकाळी उठल्यावर पहिले चहाच पिला. आणि टाइमवर उठली पण नाही. हां पहिले म्हटलं होती चला मुलांच्या शाळा हां शाळा बंद झाल्या की मी वॉकिंग चालू करेल. कारण मला म डब्याची घाई नसेल काही नसेल मग गाली हां. जशी शाळा बंद झाली तस खूप उन ऊन होती. इतकी गरमी व्हायची वॉ वॉकिंगला. गेल्यावर एक दिवस गेली दुसऱ्या दिवशी बस. सण मी वॉकिंगलाच नाही गेली कारण खूप घाम येतो खूप गरमी होते.
अहं.
म्हटल चल आता मुलांची शाळा चालू झाली की मग मी लवकर उठत जाईल अर्धा तास आणि मग मी वॉकिंग करेल हेल्दी लाईफस्टाईल करून टाक क्वॉपन. चल करू असं ठरवलं तरी पण आणखी तीच परिस्थिती आता ठरवलेलं तर आहे बघू. गोव्याता कुठपर्यंत होते? हुं.
नी एवढं. मुलांमध्येच कुठे टाइम चालला जात.
हं. हेल्दी बट आजच्या याच्यामध्ये अनसर्टन लाईफ म आधी खूपच अनिश्चितता आहे. जीवनात त्याच्यामुळे आपल्याला पौष्टिक खाणं पौष्टिक राहणं खूप गरजेचं वाटतय.
हा. तिच ना.
हम्म. खूप गरज आहे असं हम्म. तेच. पौष्टिक काय आहार? हेही तितकंच सकस आहार अ व्यायाम हे सगळं खूप गरजेचे आहे व्यायाम तरी चला आ आठवड्यातून आ चार-पाच दिवस केला आणि बाकीचे दिवस वॉकिंगच केली फक्त चालायलाच फिरस शतपावली केली. तरी खूप फरक पडते हम्म हम् हा ह. चला म आपण बोलू हा हा.